काय चाललं भाऊ काय चाललं भाऊ? मजेत का हो. हो का बाकी आमचं काहीच नाही. तुमचं काय चाललं?
आमचं काहीच नाही चांगलं चालू एकदम मस्त.
हो का अहो तुम्ही काय ते ध्वनी प्रदूषणावर काम करताय मी काय काय रिसोर्स. केली सांगताल का जरा आम्हाला. आम्हाला जरा गरज होती, या मुलांना शाळेत प्रोजेक्ट द्यायचा होता. तर म्हंटलं आता आपले ओंकार भाऊ आहे त्यांच्याकडून जरा मार्गदर्शन घ्यावं. आता तुम्हाला चांगला अनुभव आहे की, बाकी काही नाही म्हणलं तुम्हाला- फोन लावावा जा जरा सा
ह का ते धोनी प्रदुषावर विचारायचं एक तुम्हाला.?
हो तेच ना बाकी काय आता.
अ समजा आता धोनी प्रदुषन म्हणलं तर आपल्या गाड्या खूप. प्रदूषण करता त्या दोनी.
हो डी जे डॉल्बी त्यांच्या विषयी काय काय नियम हे जरा सांगताल का आम्हाला.
अ हो का
काहीही सांगा जे तुम्हाला माहितीय.
मी तुम्हाला सांगू काय हे ध्वनी प्रदूषण मुळं, एक त्याच्यावर तुम्ही एखादी हे लिहू शकता, पण मी एक सांगतेय तुम्हाला‌.
हम हं
खरं तुम्ही असत. प्रोजेक्ट बनत आहे ह ना?
हो
त्यांच्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो की, ध्ननी प्रदूषणावधी म्हणजे आपलं एक गाड्या गिड्या वापरतात हे आपलं ध्वनी प्रदूषण सोडतात त्यांच्यामुळे, मुलांना खूप त्रास होतो.
हो
तर तुमची काय राय यांच्यावर का, ध्वनी प्रदूषणहोत तर मुलांना त्रास होतो.
ध्वनी प्रदूषणावर खूप अवघड आहे. आता काय बोलणार आहे डी जे- डॉल्बी बी अजुक ते काय पार, अठरा बेस बारा बेस. काय काय प्रकार आहे, प्रेशर वॉल खूपच अवघड आहेत त्या गोष्टी. ते डी जे लग्ना बिघना लोकांना दिखावा करण्यासाठी वाजवतात. रात्री एखादा बर्थडे म्हणून स्वतःच एक आयुष्यभराचा एक- वर्ष कमी होतय या दुःखात न जगता लोक- एक डी जे वाजवता म्हणजे, तिथं फटांके फोडतां मगं ते वायूं प्रदूषण होतं स्वंतः च्यां आयुष्याचं एक वर्ष कमी व्हांयच्या दुःखांत उलटं साजरी करतांत लोकं मलां यांचा आश्चर्य वाटतं ओ
हो ते पणं बरोबर आहे तुमचं म्हणणं
डी जे वाजवतां गाणी नाचतां हे करतां लोकांना दाखवतां की आम्हीं नाचांयलो खूपचं अवघडं आहे हो कायं करणारं आहे लोकांची मानसिकता आहे त्यां कारणां ते ध्वनी प्रदूषणन ते सगळं होतंय आपल्या सभोवती अं कांहीं मिरवू जे मिरवणूकी त्यां माणसांची प्रेरणा घेण्यांच्या ऐवजी लोकं डीजे वाजूंन साजंरा करतांत हो की नाहीं डी जे वगैरें डीजे वाजूंन ते आदर्श घ्यां नां हो
मी कायं म्हणतो की तुम्हीं म्हणतांय की आयुष्य कमी होतं ते बरोबर आहे तुमचं लोक आपल्या मजेसाठी डी जे वाजवते पणं त्यांना कायं माहिती कां आपलं आयुष्य कमी हून राहील आपल्याला त्यांनां कळतंच नाहीं नां
हो नां ते कां म्हणतां वेल इंडिया हो नां कायं सांगावं कांहीं करं नां यां लोकांना उगं येड्यांवा आणि कांहींतरी चालूं ठेवायचं
हां ते पणं आहे आणि लहांन मुलांना त्रांस होतो डीजे मुळं ते कानं दुखते त्यांचे
हो नां एवढ्यां लहांनपणीचं त्यां बिचार्यांचं आयुष्य धोक्यांत घालतांय लोकं
तूं त्यांच्या डोक्यांवरती मेंदूवरती
हो होतो नां खूपचं अवघंड आहे हो कायं सांगाव यांना हे गवर्नमेंट लां कांहीं लोकं असतांत ते परमिशन म्हणजे अऑथॉरिटी नाहीं ते वाजूं देतांत यांना गवर्नमेंटनी त्यां डी जे मालक हो त्यां डॉल्बी मालक हो यांना पन्नास पन्नास लाखांची दंड द्यायला पाहिजे एक लाखं म्हणजे यांच्यातून पैसेच फिटले नाहीं पाहिजेशी हिंमतचं कोणी करणारं नाहीं
हां तुमचं म्हणं बरोबर आहे हे केलं नां तरं पुरं हे होऊन जाईल सगळ्यांचं आयुष्य ठीकठांक राहील
हो नां कायं सांगणार आहे हो यांना खुशांल ते लेकरांच्या आयुष्याची बर्बादी लावली यांनी
हो कोणं सांग नां आंता त्यांना ते आंता पैसे देऊंन पोलिसांकडूंन वाजूंन घेतले कायं करणारं रे
हो नां तुम्हीचं बघां की किती अवघंड आहे
हो नां आंता पोलिसवाले पणं कायं पैसे घेऊंन करूंन घेते अडजस्टं कायं
हो
गव्हर्नमेंट पणं खूंप आंता हे झालंय इतकं स्ट्रिक नाहीं तरी पणं
हो नां बघां की तुम्हीं कायं ते लेकरडांच्या जीवांशी उठले तरं बारीक बारीक खूंप मुश्किल आहे हो यां लोकांच्या नजरांत वाचणं आंता बघांय की डीजे डीजेचे किती पन्नास हजांर रुपये तेवढे गरीब लेकरांना दान दिलं त्यांना काहीतरी खाऊ घातलं अनाथ आश्रमात क. पैसे दिले ते सग काळे जमना हो लोकांना पण काय करणारे बिचारे ज जगा मारण्याच्या वा तवरण्यात आले ना.
हम्म लोक पण काय त्यांच्या. मजेसाठी काय पण करू शकता पण गरिबांना काही देत नाही द असं त्यांचं.
हो नाही हो आज गरीब आश्रम मुलं आहे आश्रमा मध्ये तेवढं जर पन्नास हजार रुपये त्यांना दिले पन्नास हजारलेकरा. चार पाच महिने पन्नास हजाराच्या किराणत. खाऊ शकतात त्या लेकरांचे किती हाल होतात. बिना मायबापाचे लेकरं असतात अशा चांगल्या सवयी कोणीच सांगणार.
नाही कोणीच नाही सांगणार.
सगळं जे काय वाईट सवय लावतात ते. दारू सिगारेट या गोष्टी बराबर नाही ना. माणसाचं आरोग्य धोका देतंय. दिवसें- दिवस दिवसें- दिवस आरोग्य माणसाच खराब होतयं.
कारण आहे डीजेमुळ प्रदूषण खूप आता -
हो.
खूप आता म्हणजे मॉडेल झालायं जमाना नुसता कि. हेचं काही लग्न असू द्या काही बटडे असू द्या. यासाठी चालूचं राहतो डीजे निस्ता.
हो ना या डीजेवाल्यांच त्यांचा कार्यक्रम लावावा लागतो हो.
हम्म आता काही नाही अठरा वर्षाच्या. पुढं पण काही नाही वाटत पण जे अठराच्या खाली त्यांना खूप त्रास होतो बाकी काही नाही.
हो हो.
आता ज्यांचं पण वय होईल ते साठ सत्तरच्या पुढे त्यांना पण खूप त्रास होतो
हो ना हे जे म्हातारे लोक आहे व वृद्ध लोक का बाकी यांच्यावर खूप परिणाम होतो.
तेचं ना मग त्यांच म्हणजे असं तब्येत अशीच थोडी खराब राह वा डीजेच्या आवाजनात एक
खूप त्रास होतो त्यांना,
बिचारा लहान - लहान लेकरांचं खूप नुकसान होतं ओ, त्या शरीरावर अलग दुष्परिणाम होतात, त्यांचे कान खराब होतात, बारीक मुलांना ऐकू नंतर ऐकू येत नाही बाकी गोष्टी होतात. खूप अवघड आहे हो प्रश्न,
हो ना पाच वर्षाच्या खाली मुलांना खूप त्रास होतो डीजेच्या मुळं,
हो.
हम्म बाकी,
मग बा आमचं बाकी काहीच चालु नाही, तुमचं काय चालं बाकी?
बाकी काही नाही आता जेवण घेऊन केलं फिरू राहिलो,
हम्म,
तुमचं झालं काय जेवण घेवण,
आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही थोडं मटणाची वगैरे भाजी खाल्ली,
हो का, मग काय असत. खूप खूप चांगलं जेवण केलं. ते-
हो, आता काय करत. आम्ही जरा हॉस्टेलच खाऊन खाऊन कंटाळलो.
हा...
आम्ही, जरा हॉस्टेल वगैरेच इतकं, खाऊन खाऊन कटांळो ना. तुम्हाला सांगतो. माणूस अ खूप बोर होतो. माणसाला, हॉस्टेलचच खाणं तेच राहणं. नुसतं डोकं दुख, तर बाकी काय भानगडी,
हो ते पण बरोबर तुमचं. हॉस्टेल, म्हणजे तुमचं, गवर्नमेंट, हॉस्टेल हाय का?
नाही.. नाही.. आमच प्रायव्हेट आहे. म्हणजे, आमच्या कॉलेजच हॉस्टेल केलय कॉलेजच्या हॉस्टेलच म्हणजे, त्या चपात्या आपल्या कस, आपल्या भागात गोल चपाती असती, तिती मोठात, तवा, शिरोटीचा चपाती राहती. ती चपाती म्हणजे आपल्यासारखी डबल लेल, फुगत नाहीत. तेल वगैरे लावत नाही. विदाउट, तेल च असती आणि ती अशी फुलत नाही. आणि खातना रबरा वाणि वाटते, ठीक आहे. आपण रबर चावायलो म्हणून,
हो ते तस आहे का, मग, तर तुमची खूप हलत होत असल?
हो, आता काय करता खूप खराब. जेवणाची क्वालिटी म्हणजे इतकी उत्कृष्ट आहे, कि, तुम्ही खाऊ शकनार. काही त्यांच्याकडें गोड हाय ना, आंबट हाय ना. नुसत, तेच वरण असत. पाणी त्याला निसतं. तिखट पाणी ते माज. अच्छा.. अच्छा.. जीबीला चव म्हणजे? चव ची सवय लागून गेली. आपल्याला.. आणि, ते मेसच खाऊ वाटत नाही. मग का ऍसिडिटी, मग पोटाचे आजार होता. माझं तुम्हाला माहिती आहे का? आठ दिवसापासून पोड दुखतय खूप वाईट परिस्थिती माझी. मी रडकुंडी आलो. हो काय करता.
तुम्ही आता टाखण्यातत नाही गेली का. मग पोतुखत होता. ते
नाही ना आता. जाऊ कानात जायचं म्हणल्यावर हजार बाराशे वेय पुरत नाही. मग मेडिकलला गेलो. मेडिकल वरून साठ रुपयाच्या गोळ्या घेतल्या. आता, त्याच गोळ्या घ्यायच्या आणि तेच हे करायचं काय करत आता, त्याला ऑप्शन नाहीता.
मग आता काय करू शकतो. आपण पण गरीब आहे. आपण पण.
हा.... दावखान्यात जायचं म्हणल्यावर, तुम्ही विचार करा ती एक सलाईन देता, अ.. अजोशे पाचशे रुपयास मेडिकल देता. दोन, चार ते सलाईन वगैरे लावता. बाकी बाकी गडी खूप मोठ्या होऊन जात्या ना. मग आपल्याला एवढे खर्च झेपवत नाही. जे पुणेे म्हण मेडिकल वाल्याकडे जायच. त्याला सांगायचं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. मग ते टॅबलेट देत. आता, काही काहीश काही देई ना. पण ते माणूस बरं वाटलं तर जरा, ठीक वाट तर ना, आता धावाखान्यात जायचं म्हटल्यावर. त्या डॉक्टरची शंभर रुपये फीस द्यायची. पुन्हा, तो ते ब्लड चा टेज देतो. ते हजार रुपये किती झाले? अकराशे झाले. त्याच्यानंतर, आपला जायचा, याचा खर्च दोनशे रुपये. आणि ते पुन्हा ते ब्लड टेस्ट देता ब्लड टेस्ट मध्ये हजार बाराशे ते झाले का पंधरा सोळाशे रुपये? त्याच्यानंतर आपल्याला काही हम् आपल्याला गोळ्या देतात मेडिकल व त्या हजार रुपय झाले का अडीच हजार रुपये मग आपल्याला आपल्याला पुन्हा सांगता प्रोटीन वगैरे घ्या. ते प्रोटीन वगैरे आपण घेतो मग झाले पुन्हा तीन हजार रुपये. आणि मग ते पुन्हा म्हणता तुम्ही आठ दिवसानं पुन्हा चेक कपल्या पुन्हा ह्याच ह्याच गोष्टी पुन्हा करायच्या.
तेच ना मग आपल्या गरिबाला पुरत नाही हे
हो ना आपल्या गरीब लोकांच काय हे जे डॉक्टर लोक आहे ना म केट मध्ये सध्या एवढेच आहे. मग नवीन पोरांना चान्स देई ना चाले त्या नवीन पोरांच्या दुकानात चालल्या चालल्या
हा ते पण आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे ना काता मुलनचे बहुत,
हा
मुलांच्या खराब होत चालल्या का आहेत
हो ना मुलांच्या जिंदगी खराब होत चालल्या बघा की तुम्ही,
हम् चालेल मंग ठेवतु मी आता.
हो हो चालेल चालेल, कुठे गेले तुम्ही घरी गेले का?
हो घरी आला होता.
हो भेटू करू उद्या करा उद्या सकाळी कॉल हा.
हो करून आता
हो हो
चालेल मग.
हो चालेल चालेल,
ह